हॅलो
हा बोल की,
अवाज ऐकू येतय.
हा येतो येतोय.
हा बोल
तुला येतंय काय माझा. हा बोल की,
करायलीस
भाकरी
कर
लवकर ॲड करूया म्हटलं
हा हा
तू काय करायलीस?
मी पण आता भाकरी करणार
हा हा
काय चाललं माज
काय नाय निवांत
हो हो काय विशेष आहे म आज?
काही नाही भात आणि भाकरी फक्त केली आता सकाळची सकाळची भाजी आहे
हा हा
झुणका जरासा करायचा
हा हा
तुमच्यात, व्हय पाऊस खूप दीड तास पाऊस चाल्ल होता
हो हो का?
होय.
हा होता की थोडा होता.
बोल की
तू काय विशेष केलयस?
आअ
तू काय विशेष केलंईस?
फार सरू आंबोळ केल्या जरा दुपार बसून आताला आमटीत आमटीला डाळ टाकलेली आहे. भाकरी आता दोन करूया बोललो म्हण आता गेलात बाजारला बाहेर
अन परी ते
हो हं
आणि कोण मम्मी?
पंप्पा मंम्मी
हम हं
हम् काय चालय? तुमचे बाळ? बाळा आहे का तुम्हाला?
नाही मूल कुठं बाहेर गेलेया
हा हा
होय, माझे कॉल कम्प्लीट झालेत.
हा. हा.
तुम्हाला कॉल लागतात का? आमचं,
तसं न, काय नसतंय एकशे ऐंशी लिमिट झालं की संपतेय.
म तुमचं एकेशऐशी लिमिट झाले नाहीत का? अजून?
मग तुम्ही कॉल करू शकता का? कुणाला नाही आता.
मी कुणाला कॉल करू शकत नाही. तुमचे मला आले, तर चालता.
म तुमचे कसे कम्प्लीट व्हायचे एकेशे ऐंशी मिनटं?
तुमच्या संग बोलून...
हा. हा... असं आहे. व्हय?
हम्म, माहिती नाही, तर घुसलायचा कशाला? तुम्ही या!
हूम -
आता काय झालं हो तुम्हाला? दातखिळी बस
खुळे असं बोलायचं असतंय मग.
मग तू कशाला म्हणशील. मला. बोल बाई बोल. रेसिपी सांग कोणती. सांग नुसत बाई ग कुठलीतरी.
कोणती सांगू? सांग, बाई.
सांग.
कोणती पाहिजे? काय कुठली बी सांग.
लांब-लचक सांग अशी. कोणती जास्त अस असेल ती.
मी रेसिपी मला कोणती येत नाही? त्यामुळं मी काय करत नाही तुम्हाला कोणती येते ते सांगा?
मी पण करत नाही हो, मी सध्या कॉलेज शिकते, अकरावीला बारावीला आहे, त्यामुळे एवढं मी नसते हो जेवणाकड
ह हा
तुम्ही मॅरेड हाईसा ना? मग तुम्ही जेवकडे नसता का?
नसतो, नसतो, नसतो आमच्यात मेड आहे जेवणाला. काय ते?
नवऱ्यानं काय गादीत बसवलाय क काय आराम गादीत?
होय होय.
की मग मज्जा. पोरग्याचं हगीज
हॅलो? हॅलो?
हॅलो?
हां बोल.